हॅलो,
हा, आणि? बसले. तुम्ही?
बसले मी पण.
मग तुम्हाला कुठं राहायला आवडतंय गावात का शहरात?
अं मला तस तर ना ल म्हणजे जस कळत नव्हतं ना म्हणजे माझं तर बालपण आणि हे ते शहरातच गेलय तर त्याच्या मुळ शहराचीच आवड आहे. पण आता जसं काळतय ना तसं वाटतं की शहरातल्या धावपळीपेक्षा गावाची शांतता आता कळायला लागली जास्त. असं मला वाट
हो बरोबर आहे. मला मला पण जास्त म्हणायचं तर शहरापेक्षा गावातच आवडतय राहायला.
हां हां हां.
हं. तर त्या दोन्हींमध्ये कारण का त्या दोन्हीन अ त गाव पण आणि शहरामध्ये वेगवेगळे फरक आहेत. तर एक फरक तर आहे असं, अं खेड्या चा निसर्ग कस एकदम चांगलं असतय. शुद्ध हवा असतय. तर ते प्रदूषण कमी असतय तिकडे. तर एक ती गोष्ट चांगलीये. तर गावाकडची आणि शहरात तर म्हटलं की इकडे खूप प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण सगळे प्रदूषण खूप परत आणि तिकडे सकाळी कस गावात उठलं की कस पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय ना आणि शहरामध्ये उठलं की नुसतं गाड्यांचाच, कारखान्यांचेच आवाज येतात जास्त
नाही खरं आहे ते म्हणजे मी शहरात आहे हे गोंधळ वगैरे पण मी ना मी जिथे राहते आणि तिथे सकाळ सकाळ शांतता असते. म्हणजे एवढं हे नाही होते. गाड्याचा थोडा फार येणाऱ्या-जाणाऱ्याचं पण ते तुम्ही म्हणले ना पक्ष्यांचा वगैरे आवाज तो खरंच छान वाटतोय. बर का सकाळी सकाळी फ्रेश येतो इथे थोडा आवाज पण तरी पण तुलना केली तर तिकड गावाकडची शांतता अजून जास्त एकदम सायलेंट असते. आणि इथे थोडेफार गाड्यांचा आवाज येतोच अस आहे.
हो ना आणि कसं गावात कस माणसं कशी आपुलकीने राहतात ना कुठला सण असू दे कुठलं सुख-दुख असू दे तर माणसं कसं एकमेकांना लई मदत करतात आणि असं शहरामध्ये म्हंणलं की माणसांना एक कोण एकमेकांना ओळखत पण नाही. एकाच जागी राहून फ्लॅटमध्ये राहतात. पण अ कोण कोणाला ओळखत नाही तेवढं कोण मदत करत नाही.
हो हे बोलली तर खरं आहे. म्हणजे मी आत्ता हा घेतला अनुभव मला आहे ना असं ते जनगणनेच काम दिलं गेल होतं. ना तर त्या त्याच्यामध्ये घरी आता सोसायटीच होत. त म्हट तस शहरातल्या तर तिथे गेल्यानंतर तर लॉक असायचे घर नाही का? दोन तीन वेळा वजिट तरी ते अवलेबल नसाय चे कराेज माहिती त्यांच्याडून सरळ म्हणायचे काय माहिती आहे. आम्हाला काही दिसतच नाही किंवा कोणी काय जेथे माहितीच देऊ शकत नव्हते. म्हणजे हा प्रभा परिणाम आहे की शहरात माणसांच्या शेजारी आपलं कोण आहे. हे माहितीच नाही राहात
हो ना पण ते.. आणि गावात म्हटलं की सगळी माणसं एकमेकांना ओळखात ओळखतात. आता कोण आजारी असलं किंवा त्यांनी असं मदत करायला लगेच येतात. स्वतःच्या गाडीून त्यांनी दवाखान्या ण न्यायला येतील आणि शहरामध्ये अस नाही माणसं कोण येणार पण नाही मदत तिला आपल्याला ॲम्ब्युलन्सच मागवायला लागतय.
हो खरंय ते मात्र खर आहे. त्या गोष्टीसाठी तर शहरात म्हणजे खरंच प्रॉब्लेम आहे की गावाकडे ना थोडंसं कुणाचं दुखलं तरी सगळे आख्या गावातले लोक विचाराला सकाळ संध्याकाळ विचारतात. बरी आहे. का तब्येत किंवा काय कसं आहे. पण शहरामध्ये प्लस दुखण आपणच जायचं. हॉस्पिटलला आणि तसं म्हटलं त इमर्जन्सी असेल तर कोणी घेऊन जायला स्वतःची गाडी द्यायला तयार नाही होती. तर ते आंब्युलंस सुविधा लागते. ते पण कधी कधी अवलेबलेबल नसत होत. शहरात एवढी सुविधा म्हणतो
हो कस ते अम्बुलन्स पोहोचायला पण वेळ लागत. ना आपल्या घरापर्यंत
हो म्हणजे खरा. अक्षरश त्याच्यामुळे ना खरं काय काही लोकांचे म्हणजे अक्षरश म्हणजे डेथ झालेले आहेत. अक्षरश कारण त्यांना ती सुविधा लवकर वेळेत पोहोचलीच नाही आणि गाड्यांचं म्हट तस जायलात ट्रॅफिक माहिती आपल्या शहरमध्ये कसं असत त्या गोष्टीचा पण इथ परिणाम होतो.
होय का ट्रॅफिकच पण खूप हे आहे. गावाकडे कसं लगेच ण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहतोय. आणि शहरामध्ये नाही ट्रॅफिक मध्येच खूप वेळ निघून जातोय. आपला
हो पण एक पॉईंट आहे. की शहरातलं जे म्हणते ना.. की गावाकडे लोकांचे मदत करत वगैरे ठीक आहे. पण काय कळेल आपल्याला जर..... मोठ्या लेवलच ट्रीटमेंट करायचे असेल तर त्या सुविधा म्हट... आपल्या गावात हे नाही होत. काही वेळेला मग आपल्याला शहराचाच मार्ग करावा लागत.... काही काही ठिकाणी तस आता गावात.. पण भरपूर सुविधा नाही का सरकार ट्राय करतयं, कि लोकांना मिळाव्यात म्हणून.....
हो ते कस मोबाईल आणि आता गावामध्ये पण..... कसं सुरू केलं शाळाजी होती आधीचे झेडपी वगैरे शाळांमध्ये पण आता कसं.... कॉम्प्युटर म्हणा ते सोयी सुविधा चालू केले. त्यांना ते, आणि मुलं गावाकडची पण म्हण.... घरी बसून ऑनलाईन काय पण ज्ञान घेऊ शकतात. मोबाईलमुळे..... सोपं झालंय....
हो ते तर आहेत सुविधा आहेत. म्हणजे.... असं नाही की आता गावाकडे आपण पूर्वी पहिलं नाही तर गावाकडे कसं..... कोणाशी संपर्क साधायचा कोणी आजारी तर तार पोहोचयली जायचे, आठ दिवसाची मज... तस आता राहिलं नाही. दिवस कोणाच काय झालं किंवा दुःख आलं सुख आलं तरी.... ते लगेच आ एका कॉलमध्ये एका सेकंदामध्ये आपण संपर्क साधू शकतोय. हा.... फरक झाला आहे. आपल्याला पण..... माणसांचा विचार केला. तर माणसा जवळ नाहीत काही वेळेला मनाने असं वाटतं.....
हो ना हो शहरामध्ये बाकी हे हॉस्पिटल मोठ... ते आहे ते चांगली गोष्ट आहे ती आपल्याला गावाकडे मिळत नाही..... आणि मोठे मोठे कारखाने आहेत बँका म्हणा.. शिक्षणासाठी.....
हा....
शहर.... असं मला वाटतंय...
हा तेच गोष्ट आहे ना की आपण म्हणजे काय वेळेला कसं होतं ना शेत... शेतकरी नुस शेत करतोय किंवा रोजगार आहे तो आपल्याला म्हणावा शहरामध्ये.... ते म्हणजे गावामध्ये उपलब्ध होत नाही गावाकडे ठिकाणी लोक शहराचं..... नाही का आणि मग... थोडी होते प्रगती शहरामध्ये नाही असं नाही म्हणजे माणूस होऊ शकतो... सक्सेस इथं आल्यानंतर शिक्षणाने म्हणा किंवा पैशाच्या बाबतीत म्हणा... थोडे बदल होतात. पण माणसानी प्रगती करून पण शहराची नाळ..... तोडलेली नाही. कारण ते प्रसंगाच्या ठिकाणी म्हणजे सण समारंभाला जातातच. आपण जातोच.... गावाला अस नाही की तोडलय पूर्ण पण थोडा फरक पडतोय एवढच आहे....
हो आणि कस गावाकडे म्हणतल की अजून काय काय गावात अस.... अ वीज जाते सारखं म्हणजे लोड शेडिंग असते.... आणि ते कसं शहरांमध्ये त असलं नाही ते तिकडे सगळी सोय सुुविधा.... तर शहरांमध्ये एवढं काय विजेचा प्रॉब्लेम नाही येत...
खरं ते मग तो एक अनुभव आहे आमच्या गावाकडे गेला ना सासरी..... तर तेच असतं की आपल्याला एक तर मोबाईलच्या आणि अशे लायटीची सरळ राहण्याची तर मुलं पण असत.... राहिला हे करतात ना, तिथे.... ते कातकुच मग आता लाईट गेली की त्यांच अंधारात राहायचं लहान मुलांना कसं असतं रात्रीच... ते गरमी होते फॅन चालूच पाहिजे लाईट चालूच पाहिजे असं राहतं मुलांच.... मग ते थोडंसं गावाकडे गेलं की असं होतं की मुलांच म्हणजे, राह त पण नाही मुलं जास्त मग असं होत त्यांना इथची सवय लागल्या, मूळ पण तरी पण नेण्याचा प्रयत्न करत असते मी.... हम्म...
हो आणि बाकी असं शहरामध्ये कसे मोठे अजून एक आठवते शहरात कसं मोठे मॉल्स वगैरे आहेत... ते एक चांगले, अ मुलांना आपण घेऊन, जाऊ शकतोय, आणि एका ठिकाणी हा आणि ते गावात नाही आहेत, तेवढे आणि उबेर वगैरे ते आहेत, तर शहरामध्ये म्हणजे, माणसाला एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी, जाऊ शकते तर लगेच ते मिळत, आणि ऑनलाईन सगळी व्यवस्था आहेत, आता आमच्याकडे, डीमार्टच सामान येत. नाही, लोकेशन अवेलेबल दाखवत नाहीत, आणि शहरामध्ये कसं, घरी बसून ते आपण मागू शकतो ना, डिमार्टच सामान वगैरे काय पण पाहिजे, तर, अजून त्या गावात अ सुविधा नाहीत आणि, शहरामध्ये ते चांगल्या सुविधा आहेत.
हम्म, पण म्हणजे मी आता माझ्या गावाकडे जाते ना, हे माझा अनुभव आहे, तर आमच्या शहरात गावात ना, म्हणजे असं नाही की गाव पूर्ण म्हणजे, घरं वगैरे म्हणशील ना, तर इतकीे सुंदर घरं म्हणजे श शेतकरी असणाऱ्या लोकांनी, खूप छान, छान, घर बांधले आहेत. असं वाटत नाही, की ते गावातली घर आहेत. म्हणजे शहरातल्या सारखे, आता आधुनिक घर बांधतात, म्हणजे फरशी म्हणा, स्लॅब म्हणा, कलर म्हणा, घराची जे आवार येत ते इतकं छान वाट तेन, गवाला, गेल्यावर आता म्हणजे मला, खूप म्हणजे छान वाटतं प्रसन असं वाटत नाही, की मी गावात आले कधी, कधी, रस्त्यावररून चालले की, शांती च झाले आमच्या शहर गावात तरी,
हो गावात म्हटलं की, त्यांची स्वतःची चांगली घर असतात, माणसांकडे आणि पुढेअसं अंगण वगैरे असतं, रांगोळी काढायला, किंवा असं तुशी वगैरे ठेवू शकतो आप पण, आणि शहरामध्ये बघितलं तर आपल्याला, छोटेसच घर मिळत. फ्लॅट घ्यायला गेलो, तर,
सजवायला दारच नसत, म्हणजे खर
हो, हो, ना आणि खोल्या वगैर पण, असे लहान, लहान मिळता. आपल्याला आणि, गावाकडे कस स्वतः त्याच, त्यांनी बांधलेलं असते तर, चांगल्या अस सुटसुटीत असतय घर.
म्हणजे त्याला हेच नाही, ना की त्याला मोजून थोडी जमीन असती ते आपलं मोकळच राहणे, असतात प्रत्येकाचचे शहरात म्हटलं की. फुटाफुटा, आणि पैशाची किंमत त्या घराची वाढली जाते, मग ते त्याच्यामुळे आपला कस होत ते, मोजकी च जागा वापरायला मिळते, ना पण गावाकडे काय नाही तसं मोकळ हवा, मोकळी राहणी, मार, मोकळ मन, मोकळं डोकं, शांत वाटत. गावा कडे गेल्या, म्हणजे खरंच हा म्हणजे जेवणाची म जेवण करायचे, बाबा मला कपडे, धुवायचे मला असंच काय माहितीे टेन्शन नाही येत या गोष्टी च मला तर गावाला गेल्यावरती, पण इथं असलं की आरे हे करायच, ते करायच, हे प्रेशरच राहतं.
हो बरोबर आहे, खर्च म्हणायच तर, गावाकडची जरा खर्च कमी असत. त्याने तिकडे शहरामध्ये म्हटलं की, सगळे खर्च पण जास्त असते.
हो म्हणजे हो, ना कारण बघ ना भाजीपाला जर घ्यायचं, म्हटलं तरी ते आपल्या शंभर दीडशे रुपये रोज पुरत नाहीतण, गावाकडे कुच्या राना शेतातून एखादे चालले, आपल्या ओळखीची बाई सरळ येता, येत आपल्याला भाजी देते काय ते अ शेतातला उपटरले देतात, म्हणजे तो एक खर्च वाचतोच की आपला, आणि, आणि वाचण्यापेक्षा कमी रेट असतात, जरी विकायला जरी व आले कुणी दारात तरी. इथल्यापेक्षा कमी, असतो त्याची किंमत,
हो ते आहे. आणि ताज्या भाजी पण आपल्याला, कसं गावाकडे मिळतात तसं शहरामध्ये नाही, मिळत तेवढं स्वस्तात.
स्वस्त आणि ताजी मिळते, असं त्याच्यावरती खूप काही दिवसाच आणल्याशली गोष्ट नाही, ताजी फ्रेश आहे शेतातून काढून आणली लगेच खाल्यात मस्त फ्रेश मिळते.
आणि एक शहरामध्ये ते ऑनलाईन कस येत काय ते कधी कळातच नाही. केव्हा चांगलं येते तर केव्हा येत नाही.
येत नाही त्याची म्हणजे काही शाश्वतीच नाही हे कसं आपल्या डोळ्यासमोरून येते दिसतंय. खायला पण छान आणि चव पण पहिली गोष्ट चव पण छान लागते. काय माहिती आणि. म्हणजे आजकाल ना गावाकडे ना गॅस आहे आमच्या घरी पण तरी पण आम्ही चुलीवरच करतो. कारण त्याची चव लागण्यासाठी.
हो चुलीवरच वेगच वाढतय हम्म.
छान छान गोष्टी आहेत दोन्हीकडे पण काही चांगल्या आहेत दोन्ही.
हा ते तर आहे असं थोडक्यात. म्हणायच तर खेड्यामध्ये कस शांतता आणि आरोग्य आपलं चांगलं राहत. आणि शहरामध्ये कसं. अ संधी आणि माणूस कस प्रगती करतो. तोय तिकडे प्रगतीसाठी शहर चांगलंय.
हो खरे पण शांततेसाठी नक्कीच गाव चांगले आणि. शहराला प्रगतीसाठी म्हणता येईलय हाय की नाही आपल्याला.
हो खरच बरोबर. ठीक आहे चला मग चला मला पण चला. ठेऊ बाय.
थांब थांब थांब.